थोड्या थोड्या मे बी ते लागतय जर कंटिन्यूयसचं करायला गेलास की नी नाही लागत. मला
नाही लागत हा त्यानी पण हुशार आहेत.
लई आहेत की माप हुशार
आणि त्यांच्यापेक्षा हुशार तुम्ही आहीसा.
मग तुला माहित आहे मुद्दामहून मला जुबेर सर मेसेज केल्यात कोणाला मी बोलल नाहीये तुला बोलालोय गप आता कोणा कोणाला सांगू नको मला मुद्दाम मेसेज टाकल्यात काय मॅडम मला जुबेर सर मेसेज मुद्दामहून केल्यात. परवा दोन चार दिवसाआधी मॅड मग झालं का नायं ऍडमिशन कुठं काय असं टाकलं एम सी ए च ऍडमिशन झालंय काय? मी म्हणलो माझं कस होईल म्हटलं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालु झाल्या काय असं म्हणल मी पण अजुन झालं नाही कस होईल ऍडमिशन आसा टाकलं आणि एक ईमोजी असं जी आय एफ टाकलो कोण हे करतात.
मग काय म्ह
मुद्दाम टोमण नायं होत ते तुला माहित नाहीय. त्यांना मी सांगाय नाही की मला एम सी ए ला किती पडलं त्यांना काय माहीत नाही चेतन सरांना फक्त कॉल केलं होत ना मी मग चेतन सरनं सांगितले असतील असं अस आता विषय निघतोयच की,
निघतोयच की ती सगळी एका माळेची मनी
माझं तर आ ऑलरेडी आधीच निघतय कारण मी कॉमन आधीकचं त्यांचं बोलचं हे हाय म असच विचारले असतील या सानिला कमी पडल्यात काय ऍडमिशन काय कस आंटी पर्वा हो चेतन सरवर बोलली बहुतेक भेटलेले रे कॉलेज देवा मंग त्याना इकवण्यासाठी पण सर त्यांनी सांगितले असतील त्यांना जुबेर सरांना अजून आली नाही मम्मी बस तू ते वाजले अजून कर की नंतर तर येवला घातलंय म राहूदे नंतर बोलू बरं हॅलो
हॅलो
बोल
ते निघतेच विषयं सग हां काढणारीच मेंबर हे आणि काढणारीच मेंबर चांगलेयत आणि आता काय करायच त्यात तिसऱ्या वगैरे पण असणार हा
आणंटी भेटलेली रे त्यांना मग तवा कळाल असेल त्यांना विचारयला
हां हां हां हां
हॅलो. आता काय, सोमवारपासून देतोच म्हण- तोय त्यो, आज येईल, उद्या येईल, आज येईल उद्या येईल म्हणतोय नुसतं.
हे बाबा मना ऍडमिशन चालवायच आधी प्रोसेस- कॉलेज कुठलं बघून ठेवलंयस? फक्त डी के टी एकच बघून ठेवलयस?
होय.
आणि कुठलं कॉलेज बघून - जवळपासच जर तुला एक्सटर्नल टाकायचं असलं तर. ल तुला नावालाच कराय आहे की एक्सटर्नल नावालाच- करायचंय का नाही दोन चार तुला जास्त कॉलेज काढून ठेवायला पाहिजे रे. प्रेफरन्स देताना एकच कॉलेज द्यायचं नाही. तुला करायचं की नाही?
करायच की नाही विषय नाही. मी सांगतो का तुला आता काय झालेय-
सांग सांग.
डायरेक्ट एक्स्टर्नल टाकायला म्हटलं आणि माझं इकडच कामाचं काही नाही झालं-
हा तर?
डिग्रीवरती पण काय येणार आहे? डिस्टन्स मोड येणार आहे. एक्स्टर्नल- हा. मग तेिथे ते एक झाला आणि इकडें आता ॲडमिशन घेतलो- लगेच. अजून काही चालू झालेलं नाही. आणि तिकड जर जॉब मिळाला. तर हे पण अवघड आहे आणि ते पण अवघड आहे त्यामुळे- प्रश्नच आहे आता आणि आ- सगळ च तळ्यात मळ्यात झालं. आता शनिवारी बोलवतो म्हटल तर ते सोमवार किंवा मंगळवार वर गेले. इंटरव्ह्यू. काल संध्याकाळी फोन आलता. सगळे बोंबा बोंबच आहे. म्हणजे सगळे लांबायच लागलय हळू हळू हळू.
आपल्याला बोलवा. आम्हाना द्या बोल -बोलवून द्या की म्हणाव आमचं रिझल्ट तेवढं. एकदाच.
होय बग की. ते नंतर असतय. नंतर असतय. ऑगस्ट ला. ऑगस्टला असतय वाटत बहुतेक. जुलै किंवा ऑगस्टला-
बोलवत्यात. एका एका खिडकीतून सगळ्यांना देत- ब झालं कॉनवगेशन.
एक कॉमन कार्यक्रम असतोय. तिथे बसून खिडकी मधन गोळा करा म्हणतात. यचं झालं सगळ.
तेच की. आता कधी हे करतात? काय करतात? काय माहिती? हे रिझल्टच- का नाही. आणखी सरला लावलेला फोन कर. काय आणखी सर सांगतू म्हटलं- पुनच लावलं नाही मला आणि केचच म्हंटले की मग-
अनिकेत रे.
तेच की म.
अनिकेेत म्हणालेत सर. बघितलंस काय स्टेटस सराचं -डान्स-
होय. बघितलं की लग्न होत कोणाच तरी.
घरच्यांच म्हणा भावाबिवाच.
काल रिल आली ति ती जांभळी-
होता मग स्टोरी स्टोरी बघितलं हो त जला काय- डाउनफॉल चालू होता होते काय तर?
असल असल. सौरपभची एक्स काय- दर्ग्याला गेल तिखेला देवाला. ओंकार गेलता तस- सौरभची एक्स. जुनी- काय म्हणजे? त्याला क्रश जुनी काय नाव अनिकेतची हि रे- इथ नवपुणेशवरभूमी ती मैरी बरोबर नव्हती काय ग
मयू निकिता
हा नििता ते रि लाल त मागाशी मला जांभळीची
तू कुठलं अनिकेत सर स सांगाल
हे आणखी सर तर सांगालाच बरोबर आहे पण मला आठवती त्याच्यावरन स्टोरीवरन
हम हम् हम
ते आणखीच सरचं बघितल की मी
आणख सरच सांगाल तो स्टोरी बघ
हम्म मी पण बघतोय आहे क मला पण मेंबर ते
डाऊन हॉल मध्ये होता बघितलं स्टोरया सगळं काय मम्मी मम्मी गेलीत की ग ववा जाऊ गेला असेल पह नाही गेलं क मी शपट गहला असतो म मी
हॅलो
काय झालं
मांजवथं मागा आमचे कुत्रे गेलेत चार
ोरण अतेच मााता
झाल बोलती बा काय काय मि
गा गावत नाही गी मांजर सरसा गावत नाही
अरे त्याचा एक पाय झाला अस काहीत हे झाले म्हणून कोणाचा काय मेनमांजर अस चाललेलं गेला त सगळी फंटर माग
सोडले अस कुतरीे
अरे पाहिलेली म्हज्या अशी पाहिलेली नाहीय ती
हा हा हा
स्ट्रीट डॉग स्ट्रीट डॉग खरं ते आत आमच्या पॅसेजमध्येध्ये असतात सगळी आत सात आठई
हां हा.
ती लहान बाळ होती तवा पासून इथ ती मोठी होऊन त्यांची पिल्ली तीन चार जण.
भारीय खायला तर घालतीस का त्यांला नुसतंच.
लहानपणी घातले की आता मोठठी झाली आता घालायच कशाला?
म्हणजे आता त्यांच तेनी होय.
होय कधी कधी घालतोय आमचे इथ लेईजण घालत्यात रे. एक दुकानदार आहे तो दररोज जाताना चिकन, बिस्किट. जाणारी आणि फिक्स मेंबर आहेत. तुला माहितय काय आमच्या इथ पेपर टाकणाऱ्याच्या मागं सगळी लाग आणि त्याला एकदा माझ्या बहिणीने सांगितली त्यांना एकदा बिस्किट घाला म्हणजे तुमच्या मागं लागत नाही म्हणून.
ह.
आणि असं ओळख करून घेतलंय आणि तो बिस्किट घातला का नाही त्याला माग लागत नाही तो पेपर. टाकायला कॉलणीत जेवढं फिरतय त्याच्या मागन ही पण चालत त्या मागं फिरत असत्यात बग सायकल. साईडन तो त्यांना दररोज ह. त्याना तो दररोज बिस्किट घालून जातोय. आधी घाबरत होता आता कुत्री सगळं त्याच ऐकत्यात.
तेच की. ते त्या बाबतीत लय हुशार कुत्री.
मारलं तरी काय करत नाही सोड. सगळं अरे लहान बेबी होतं तवा पासून इकडे आहेत ना ती सगळं मग काय ऐकतात.
बरोबर.
आणि काय मग?
आणि काय ह्या प्रश्नाचं उत्तर कुठच नाही.
आणि काय कायच नाही म्हण आयुष्य
निवांतय बग आता निवांत चालय पुढं काय आहे काय माहित नाही.
तू एकटा इकडं आलंयस इचलकरंजीला बघायला? ऑस्टिनला फोन करायच की असल तिकडं.
ते कुठं आहे आणि काय आहेत त्याच त्यालाच माहितीय.
मग कॉल करायचं इथं आलो ये म्हणायचं त्याला काय काम आहे. त्याला काय काम नसतंय बोलवायचं त्याला येतोय तिकंडन तो डायरेक्ट. त्याला बोल बोलायची फुरस बोलवायची फुरसत आहे त्याला फक्त.
कसं असतय माहिती आहे काय आता लढत उतरले अस आज मैदान दिवशी त्यामुळ उगच ती त्यांचं त्यांचं ते एक. कर मी हे ते डोसक्याला ताप सगळा.
ह.
नाही ते खरच की. त्यामुळे. म हंगा बसलं. कुणाच्या माझ्या आहेतच की पोर ठरावीक.
मग झालय.
इकड तिकडे भेटत्यात करत्यात कोणतर असत्यात त्यांचे पाच मिनिट थांबा बैलाला. लाई बघ का हे करायचं.
काय रे काय इंटरेस्ट असतय? काय बघायचं असतय अजिबात मला तर प्रकारच आवडत नाही शर्यत. ते कुत्र्याच असू दे. परत ते हे ह्यज असुदे कोणाचच काय आवडत नाही शर्यत जरा पण आवडत नाही.
त्या तुला काय नाही कळणार नाही सोडत अस ते जसे त्याचे आवड
किती व एवढा वेळ गप्पा मारत बसायच नसते. बॅडमॅनज आदीि भाई बोल रे.
आणि टिल्लच कावाल पाप
अरे साईड आंटी आमची अँटी हो.
बसल्याच गोष्टीच दुपर् त्यांच काय काम आहे.
असल्याय मीोल
शब्द करळतो. अजिबात नाही सासमाना वागायचं नाही सास जारखं कोणगणार ह
हा.
बोल बोल. पण ती प्रुनू कसं करायलाय बघाल वळाल्यासा. रवाज वाातला हे ब्र न माझा लि घाण आवाज यता फोनवर मला स्वतःला यायलाय घाण ल यायला लागलाय आवाज करून.
आ ते सगळ्यांनीच तसं वाटते सगळ्यांच आवाज सगळ्यांनी बाजूच वाटते फोन वरती
नाही आवाज रिपीट म्हणच माझा आवाज बंद करून चाललाव ना. मग कऑल कट होतय मग कॉन्सिडर होत नाही एकदा लावलं की दहा नंतर बारा मिनिट कंपलसरी बोलायला लागड झा दुसऱ्यांदा लावलो. आडेकंग झा झा.
बर बर ला लाव चाल.
ह. अ तेस हो कामहत कि असं का?